हॅलो
हा बोल
कुठे गायब झालते मधातच.
आता फोन अ मी हलो हलो करून राहलो की बोलूनच राहिली तिकून.
तुमचा आवाजच येत नव्हता मला काय.
माय बहिणीचाच आवाज येत होता चिल्लो चिल्लो करायचा.
म्हणलं सकाळी खाली भांडणं निस्त्राय गेलती ते.
तेच्याऊन ठरवायचं मॅच गिटर आहे ना.
सांगितला का तिला
का
सकाळी जाणं आता कोणाशी डोकं लावून ये एवढं मोठ्या मोठ्यानं
अरे त्यांन श्लोकन फॉर्म भरले त्यांच्या बा गुजराती थोडी चालणार आहे.
झाला काय
मग
अरे व्हय फार्म गुजरती भरले हा ऐ
गुजराती भाषे तो येते, आपल्या मराठी भाषेसाठी येते
हम्म
त्यांन भाषा गुजराती निवडली त्यांच्यात
म्हणजे त्या लोकांना मराठी म समजेत नाही,
काही लोकांना मराठीच पाहिजे, गु हिंदी नाही तर मराठी गुजराती नाही पाहिजे.
सोळाचे
तुमचं फिरून झालं सगळीकडे टास्क मग कसं काय गुजराती भाषा घेणारला
केले असते तर होऊ झालं
च चाललं असत, ना हिंदी त्याने गुजराती केलं.
हा त्यांनी करून पाठवा
तो म्हणे मी सांगतो म्हणे मग का माहित काय कराय जायला
अरे तो सकाळी सकाळी गेला होता ना आज शाळेतून परत आला होता ना
हा
माझ्या कामावर ज्या ज्या पहिलेच तो आला होता, म तेव मित्र
मग त्यानं ते चुकीचं निवडल्यामुळे तिनं टाकलं नाही, ना नाहीतर मग आज पडलं असतं त्यांना टास्क
हम्म
बारा नंतर टाकतात ना ते
माग आला असता त्याला पण मग त्यानं केला नाही ना त्यांच्या चुकीचं निवळून घेतलं त्यांच्यामुळे मग राहून गेलं त्यास
अंशु आला आज ट्यूशन नव्हती अंशुची
काय माहितेय मला म्हणे पप्पा म टेशन मध्ये गेलो
नाही ट्युशन नव्हती त्यांची सुट्टी होती.
काय म्हटले काय सुट्टी होती म्हणून, सांगून
नाही सुट्टी होती, त्याला तो गेला हेमंत ची पोरगी आली सांगायला की ट्युशनला सुट्टी आहे म्हणून
सकाळी गेला आणि परत आला, साडे
हम्म
त्यांच बी एक मत हाय नाय इंजिनियर कर ज म्हणजे मला वाटत की मी तुमच्या सारखं सीएमी बीएम सी करतो बेटा पहि काय काय करायचं आणि ते डिसिजन घ मग नंतर ब ह
हम्म
गाय अगेवर ढोकळ चालव मतलब ोडीलवस् त म्हणजे रिझर्चीज पाय आहे
मग ते तर आहे.
येवढ्यासाठी तर ते पी म्ह करश त म्हणून राला पण ते करूच मी पाहणार
ह
त्याच्याशी रोज चोटा पटी असतं.
आणि ते काय
लाईन अशी आहे ग रोज काही ना काही नवीन रोज काही नवीन नवीन
हा
एका वेळेस चांगलं सांग तिला सी ए बी ए सीए बीएचे कोचिंग लावून घे सीए बी एक्झाम दे
ह
इथे एनडीए च्या फोर्म भर इथे राष्ट्रीय मिलिटरी अकॅडमटच्या
हम्म
ते म्हण बारावी नंतर कर बरेच म्हणे आमच्या इकडे गांधीनगर आहे आणि तिकडे कोचिंग कर होते पंचेचाळीस हजार घेेतातय तसं
ह
तिकडचे जे इंटरव्ह्यू नाही असतात ते तिच्या ट्रेनिंगच म्हणजे पूर्ण ते लोक कोचिंग करतात क तिकडे काय काय विचारणार कची तयारी चालू आहे का
ह
ते तुम्ही तयारी केली त्याच्यानंतर मग ते काय होते कि ते जेवण द्यायचं
हम्म
ते लोक दाखवून देतात तुम्हाला पहिल्यापासून असं आहे स घेतात
हम्म
पिक्चर पिक्चरचे सीन दाखवतात ते कसं करायचं काय करायचं ते सर्व
ते तर पाहायचं आहेच.
हो म्हणला आता बारवीच वर्षा आहे हे अभ्यास करू ते अभ्यास करू आता काय आता त्याने दिलं असतं ना दोन दोन हयाया वर्षी झाले असते. मग त्याला एक्सपिरियन्स होऊन गेला असता मग पुढचे दोन म्हणजे चार चार दर तो देऊ शकत. ह
हा, बरोबर.
आता या वर्षी जर नाही केलं तर दोन, दोन जे आहे ते लयं काय? ह्या वर्षी जे त्यानं दिलं असतं, तर पुढच्या वर्षी तयारीसाठी चांगलंच झाला असतं. बघु काय करतात, करा
तुमचे काही डोके काम नाही करते, काय करायचं म्हणून
तेचं दादानं आणि त्याच्या मित्रांन सी एम सी केलेल आहे. कोर्स तर आय टी आय करून राहिला मी .
हम्म.
करशील ते पण, तुझ्याच्यांन होई ते तर काम. तर तुला माहिती आहे सी एन सी, व्ही एम सी मध्ये माणसं कोणी टिकत नाही.
हम्म.
व्ही एम सी मध्ये तरी टिकून द्याात सी एन सी मध्ये लपडे असतात.
तिथे सायकल टाइम एकदम कमी असते पाच, पाच मिनिटाला काढा आणि घाला. तरी पण काढून घ्या असं.
चरल्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात.
आणि ते उभ्या-उभ्या आहेत बारा तास उभा राहाशील ना, करशल नाही तरी अलग खराब.
हम्म.
तुम्हाला जसं वाटत क झाला ते तुझ्या बगीचामध्ये आहे, बसून राहायचं. अरे तुझ्या मित्रांना दिला ना पाहिजे, तो सी एन सी तिला म्हटलं की ति मित मित्रांन केलाय ना त्याला करू दे कोर्स. आणि त्याला जॉब करू एक दोन महिन्यापासून मी त्याला विचार घे मी त काय म्हणता ये. खरं म्हणजे लाईनच अशी आहे की जेवढं शिकलं तेवढं कमी आहे.
अ कुणी काय त्यात? फिल्ड मध्ये जर उतरायच असलं, तर मग पाच वर्ष त्याच्यात तुम्हाला मजबूत व्हायसाठी पाहिजे.
त्याच्यात ओटोकॅडचा कोर्स आहे. सॉलिड वर्क काय? म्हजे एन एस केम आहे. मास्टरकॅम्प, टॉपसॉलिड अलग, अलग सॉफ्टवेअर. हे जेवढं शिक्षलं तेवढं कमी हर एक कंपनी मध्ये काय वेग-वेगळ काम चालेचे.
हम्.
काय वाटतं की ते युट्यूबवर दाखवत ना, असं घालवायचं अन् चालवायचं.
बस ते सोपं वाटत त्यांना
तिथं करायला जावा तेव्हा काय होते.
हा मग तेच ते युट्यूब पाई पागल होऊन जात नाही ते त्यात.
हे जाणार ते तू पूर्ण जिंदगत पाहिल्या नाही जसं तसं तूऊन जातात. ऑपरेशन भी अलग, अलग येतात.
त चांगलं कोण सांगेन, चांगलं तसं वाटतं युट्यूबवालाला चांगलं सांगतोय तसंच करा.
अरे मी एवढा कोर्स करायला जातो ते तू म्हणजे पाउ नइ त ते काय कामाचेच नाइ वाटत मला.
आता मी एवढा प्रॅक्टिकल तिकडे मशीन शिकायसाठी गेलो ते मशीन शिकवले.
बरोबर मग इकडे प्रोग्रामिंग शिकायला गेल, तर ते प्रोग्रामिंग शिकून बी काही कामाच नइ
कारण क इकडे प्रोग्रामिंगचीवाली चालतच नाई कोणत्याच कंपनी.
हा
ते मी पंधरा वीस कंपन्या फिरलो. पण तेच्या नंतर ते झाला का ते सॉफ्टवेअरच नइ चालत कुठे-
हम्म.
ता काय सार्व सॉफ्टवेअर थोडी शिकत घेतो आप
नाई बरोबर.
हो काय वाजवताय
कुड काय वाजवतेय.
ते आवाज येऊन रालता ना आता ताई
नाही काई नाई वाचून थोड हे काय भांडे घासून राहिलेय
आ हां आत्या भांड्यांची लग्नाच्या तेले मी सांगत होतो असले काय बी मकान मकानच्याबी काडु नको लाग लागलं तर बाहेर प्रॉपर्टी घेईल मी दहा हजारांनी हफ्ता भरून दहा पाय बाहेर आहे काय ऐकायला तयार न्हवता ते आता बाबा आमचे सकाळी सकाळी चालूद्या आता काय आपण बघितलेलय
पर ऐकल नाय ना तेन
जर ऐकला नाय आता म्हणतात
थांमा मी कट करून लावते.. थांबा.. कट करून लावते थांबा